हॅलो.
हॅलो.
हॅ, हा आवाज येत आहे?
हो-हो येत आहे.
हा, मघाशी तुम्हाला कॉल करत होते, तुमचा बिझी लागत होता.
अं.. हो का? नाही मी तुम्हालाच केला फोन, तुम्हालाच लावून बघितला.
आच्छा!
हम्म्.
ओके, काय म्हणता कशा आहात?
बस, मस्त. तुम्ही सांगा?
मी पण मस्त
हं तुमचे किती झाले?
माझे कॉल बारा झाले.
बारा झाले.
हम्म् तुमचे
माझे चारच झाले फक्त.
तुम्ही नवीन आहात काय?
हो, नवीनच आहे. पहिल्यांदीच करते मी.
नाही म्हणजे आताच, आताच नाही ते आताच आलेलं आहे.
हो, नाही माझा कालच भरला काल परवाच फॉर्म भरला.
आच्छा, त्याच्यामुळे तुमचे नस असं झाले. सोमवारपर्यंत, कंमप्लीट करायला सांगितलंय ना?
हो, ना
हम्म. माझेपण, भरपूर बाकीयत करावं लागणारे
वेळ खूप जातो.
हा. विषय काय ठरवायचा, त्याच्यामध्येच वेळ जातोय. ह.. ह.. ह.. आ. काय बोलू? काय बोलू? खूप सारे कॉल झाल्यावर
हो काय?
हा. माझे बारा झाले असेल, तरी चोवीस झालेत. कारण की, मी इथून बारा केले समोरच्याचे, समोरून बारा आले ना?
हा.. हा.
हा. समोरच्याला पण, बारा करावे लागतात ना?
बरोबरर आहे.
हा. ते आपलं ऐकतात म्हटल्यावर, आपल्याला पण त्यांचे करावे लागतात.
हो-हो, तेच ना मग
मग त्याच्यामध्ये वेळच कमी पडतोय.
तेच. आणि सगळं लक्ष, त्याच्यातच आहे आज.
हो
काय म्हणटु?
आज येत नाही. पाऊस सकाळी बारीकसा येऊन गेला आता थांबलाय.
हो का तुम्ही पण नाशिक वरुन आहे का?
नाय मी मुंबईची
हम् अच्छा अच्छा
हा नाशिक मधले भरपूरय वाटत ग्रुप मध्ये
हो हो हम् बहुतेक जास्त
हा
तिथलाच आहे ना ग्रूप?
हो मी मुंबई मधलीचय.
हम्म
तुमच्या इथं कसाय पाऊस?
नाही ना पाऊसच तर येत नाहीये
नाय पडला.
हम्म आता इतक्यात बंदच तर आहे आजाला थोडासा बारीक बारीक बारीक बारीक
हम्म हम्म
पण हम् काय म्हटलं
म्हटलं आमच्या इथं कधी एक दोन आठवड्या आधी पडला होता भरपूर जोराचा चार पाच दिवस त्यानंतर जे थांबला ते थांबलायच
हम्म हम् आमचे ते त्याच्या आधी त्याच्या आधी खूप जोराचा पाऊस याचा रोज संध्याकाळ झाली की पाऊस संध्याकाळ दुपार झाली की पाऊस आणि खूप जोराचा आणि मग त्याच्यानंतर खूप दिवसाची गॅप गेली आता पाऊसच नाही
हम्म
आमचं तर कूलर चालू आहे अजून
हो ना आमच्या इथं पण कुलर चालू आहे
हम कारण की ही वेगळीच गरमी राहते ना यावेळची सहन नाही होत उन्हाळ्याची गर्मी तरी सहन होते ही वेगळीच राहते गरमी
हो
हम्म स दमट वातावरण होऊन जाते ना आम्हाला नाही सहन होते तुम्हाला सवय आहे त्या वातावरणाची मुंबईवर आल्यांना
नाही हा मुंबईमध्ये आहे पण तरी पण ह वेगळी गरमी आहे त्याच्यामुळें खूप गरम होते ना ते उन्हाळ्यामध्ये असते ती गरमीच त्याच एवढं काही नाही वाटत
हा
ही हीवाली वेगळीच आहे मग आता बाहेर आता ऊन नाही पण वातावरण ढगाळ झालंय आणि पण घरामध्ये गरम होतय बाहेर होऊन नाहीत आणि असं झालंय
नसते नगदी हवाच नसते झाडच तब्ध उभी असतात
हो झाडाचं एक पान पण हलत नाहीये सध्या
हम् त्याच्यामुळे ते वेगळंच सफोकेशन होते
होम
हम्म
तेच नाही
ह पण छान वाटतेय आता सगळीकडे छान हिरव हिरव झालाय
हो काय काय ते झाडांवर धूळवेळ पडलेले असते ते त्यांच्यावर पाणी पाऊस पडल्यामुळे ते पूर्ण साफ झालेले अस आता महिरगार झाड दिसतात आहेत.
हो नाही कुंड्यां मधली रोप पण छान फ्रेश झालीत. ना
हा ताजी तवानी
हो छान अशी मस्त
हो ना छान वाटतं काय बोल
डोळ्यांना छान वाटते.
हो डोळ्याला हायाच वाटतं.
हा आणि पशु पक्ष्यांना छान वाटते.
हम्म त्यांला तर अजून आनंद होत.
काय म्हणतेय अजून
अजून काही नाही हो झालं मग अशीच झालं.
हम्म
तुमचं झालं का?
हो आता चहाची झाली चार वाजले ना
चहा ची वेळ होईल आता
अ हा
तेच
हम्
काही नाही.
बस अजून टाक घरीच असते. की काय करते अजून
हा नाही घरीच असते.
हा का मुल वगैरे
हो नाही अजून
अच्छा नवीन लग्न झालंय का?
हो आता अजून दोनच वर्ष झाले दोनच वर्ष झालेत म्हटलं
अच्छा अच्छा हम्
हम्म अजून प्लॅनिंग नाही. केली नंतर तुम्हाला किती येत
मला एकच मुलगा आहे. पण मोठा आहे माझा मुलगा लग्नाला आला
अच्छा मग भरपूर मोठा आहे.
हो ह हम्म
बरं
हो मगर एकटीच असते. दिवसभर
हा मी आहे सासू सासरे दीर जाऊ बाई आहेत. ना जॉईंट फॅमिली आमची तुमची
हा अच्छा अच्छा चांगला आहे. ह
तुमची पण जॉईंट आहे का?
नाही आतापर्यंत होती. आता गेले आपपल्या घरी दीर ननंद सगळे आप बा आपल्या घरी गेले आणि म्हातारी माणसं त्यांच्या घरी गेली. अ नाही का वय झालं. की त्यांचा मुक्काम वेगळा असतो. ना
हा
हम्म हम्म
त्यांना गावाला जास्त आवडतं ना
अं नाही नाही देवा घरी गेलीत. नव्वद हा हा नव्वद नव्वद वर्षांच्या नव्वद वर्षांच्या सासूबाई होत्या माझ्या पंच्या्व वर्ष त्यांचे सासरे होते. सासूबाईंचे वडील एकत्रच कुटुंब होता आमचा हा
हम् हम्
हम् आम्ही मोठे होतो सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत्या आता आम्ही तघच आहोत
अच्छा तुम्ही भरपूर मोठे आहेत मी लहानच आहे अजून
हा हो ग मुलगी माझी
ते
हम्म
आता सगळ्यांशी बोलते समजतच नाही कोण किती कोण काय
हा नाही बरोबर आहे ना
अ सगळ्यांचे लग्न झालेले सगळे ल लग्न झालेलाच लेडीज ह्याच्यात सध्या तरी हो अनमॅरिड नाही आहे कोण
हम्म
जे असतील त्यांचे ते शिक्षणामध्ये बिझी असतील.
हम
हम्म का
तुझं काय झालंय शिक्षण?
माझं ग्रॅज्युएशन झालंय.
हो का.
हम्म मी पण लग्नाधिक. करत होती नाही आर्टस मधून लग्नाआधी करत होती जॉब. नंतर मग नाही केला लग्न झाल्यावर.
हो का तर कुटुंब आहे ना.
हम्म
बरोबर हम्म.
त्याच्यामुळे हा मग तेच ना. थोडाफार वेळ भेटतो कसा रिकामी बसायला पण नाही आवडत ना.
तेच.
त्याच्यामु काहीतरी हे हे उलट चांगलं आलं कार्याच करायला.
हो आणि वेळ जातो ना. बरं वाटते चांगलं वाटते.
हो वेळही जातो नवीन नवीन लोकांशी बोलायलाही भेटतं.
हम्म् हम्
तेच नाही अजून काय नाही.
हम्म
तुमचंच बोला
हा हा हा. हम्म बस मजा य तु मला तर निसर्गच आवडतो.
अच्छा.
पशु पक्षी.
मग तुमच्या घरामध्ये झाडं वगैरे भरपूर असतील.
हो झाड आहे आमच्या अंगणात मोठठं कडुलिंबाचं झाड आहे त्याच्यावरती खूप पक्षी येतात. हॉर्न बिल पण येतात आमच्याकडे माहितीय हो. हम्म येतात आणि एकच दिवस म्हणजे ते एकच दिवस येतात आणि मग. निघून जातात.
अच्छा
नवीन नवीन प पाहायला मिळतात.
अरे तिकड नाशिकला झाडं भरपूर आहेतेत वाटतं आहे ना.
अ हो खूप झाड आहे हो हो. तुम्ही कुठून आहे.
मुंबई.
त मी अमरावतीवरून बोलत आहे.
अच्छा अमरावतीवरून अच्छा बी इतके कॉल केलेत ना जो. आपण भेटल्या ना तर मला नाशिकच भेटलंय.
हो का अच्छा अच्छा.
समजत तर मी नाशिकच बोलले का काय मला म्हणून म्हटलं नाशिकला अस. तुम्ही अमरावतीचे आहेत का.
हम्म हम्म
अच्छा अच्छा.
हम्
ओके मग मी आता तुम्हाला कॉल करते इथून..
हो ठीक आहे मग हो ठेवते हो हो हो हो
हा समज दहा मिनिटं झाले का बघ
हम्
हा झाले ठेवते मग याच नंबरवर करते तुम्हाला कॉल
ठेवते मी ह
हा